हॅलो हा बोला, जरा बीजी होती ना म्हणून विचारलं हा नाही जरा बिझी होते ना म्हणून कॉल नाही उचलला.
हा माझा हा टास्क फेल गेला.
कोणता?
मी तुम्हाला कॉल केला ना मग तुम्ही उचला नाही तो माझा एक गेला.
नाही मी ऑन असल्यावरच करा ना असं ऑन नव्ह
मला वाठेल तुम्ही मेसेज केलात ना मग मा
हा मी लगेच ऑफलाईन गेले नाही जरा वाटण करतेय ना घरात. वाटण संपलाय. तर खोबऱ्या खिसत होती मग खोबऱ्या खिसताना त्या आवाज गेला असत ना म्हणून बोली थांबा जरा.
हा त्यामुळं टास्क गेला. बाकी बाळ काय करतय?
तेव्हा मला विचारा हा, नाही बाबू झोपला परत तो. उठला होता मगशी झोपला परत. हा झोपला परत दूध पियला म झोपला.
हा.
आम्हाला वाटण लागत जेवणामध्ये, इकडे हम् हा तस माहेरी नाही लागत. नाही संपलं की करते म्हणजे सगळ ह्याच्यात ब वाटणच लागतं हना इकडे या इकडच्या माणसांना. तसं आमच्या तिकडे नाही लागत आम्ही म्हणजे मी आग्री हाय ना, ह, ह तर आमच्या तिकडे एवढं काही लागत नाय. इकडे लागत, हम्म. तुम्ही कसं करता जेवण, पाऊस थांबलाय आता. ऊन टाकलय.
आता आमच्याकडे पाऊस चालू झालाय, दहा
ऊन काय बोलताय.
हा.
म्हणजे तुमच्या इथे पाऊस पडलाच नाही काय?
नाही ना पेरणी झाल्यावर पडलंच नव्हतं.
अच्छा.
म आता चालू झाला.
खूपच लेट झाला मग.
हा. पेरणी आता, ते वर आलेच नाहीत.
तुमची शेती हाय का स्वतःची.
हा म्हणजे माहेर आहेत माहेरच्या लोकांचे तिकड नाही.
अच्छा.
हा तिकडे परवा म्हणजे दीर घेतले दोन एकर, पण ते आता स्वतः घेतले.
तुम्हाला येते शेती व करताना?
नाही हो. मी कधीच गेले नाही शेतात.
अ म्हणजे आमची पण होती. म्हणजे बाबा होते ना आमचे तेव्हा त्या कालात होती. आता नाहीए. आता माझ्या मामाकडे असते. म्हणजे मामाच्या आईकडे.
हा. आता आमच्या पप्पांकडे तेरा एकर आहे.
हां. शेतावर पण खूप मज्जा येते ना? लावणी वगैरे असली का? आम्ही जायचो मामाकडे लावायला शेतावर. जाम मज्जा करायचो तेव्हा. हा. चिखलामध्ये- चिखलामध्ये ते असतात ना ते? लावतात ते भात-
त्यांना काय बोलतात आता आठवत नाही एवढं. हं. तर ते एकमेकांच्या फेक- यच मारायचो. जाम म -
हा आणि पावसाळ्यात ते चिखल खायला पण मस्त लागत. वास वगैरे मस्त येतय पावसाळ्यात.
पावसाळ्याचा पहिला पाऊस पडला की मस्त वास येतो मातीचा.
मातीचा सुगंध दरवळतोय सगळीकडे.
पण ह्या वर्षी पाऊसच नाही पडला लवकर. लेट पडला ना? सगळी जण वाट बघतायेत आणि जेव्हा- पडला ना बापरे कहरच केला पार. हा. खूपच एवढा- ह प तिकडे पण खूप नकसा नुकसान एवढ्यांच झालंय ना? म्हणजे जाम
हा. सुरुवात बिझनेस चालू केलात ना? त्यांचं तर काय खरंच नाही आता.
हा तेच न इकडे चाळीस, वीस असं लाखक-
हम्म. एक तर न्यूजवाला म्हटला मी- फाशी घेतो म्हटला त्यांनी. त्यातनी फर्स्ट बिझनेस चालू केलाय म्हणे.
इकडे एवढी लोक मरतायेत ना बाप रे! बघवतच नाही एवढ्या- म्हणजे इंस्टाग्राम ओपन केला, केला ना? तेच. तेच त्यांचं तेच येत आहेत इकडे हा झाला तिकडे तो झाला बा-
हा. कंटिन्यू तेच येतय.
त्याच्यामुळे कुठे बाहेर जायला पण भीती वाटते. फिरायला असं. हा. फिरायला पण नाही जाऊ शकत.
नको वाटत आता. गेलो पाऊस जरा झाला अडकलो तर भी - जले असते.
हम्. मग तेच ना आणि कुठे काय होऊ-
हा होऊ शकत. आता तर बलात्काराच प्रमाण खूप-
खूपच बापरे! लहान लहान मुली पण नाही सोडत. एवढी कशी निच लोक झालीत.
मुलींमध्ये त्यांना काय भेटते काय माहिती. पाच पाच जण रेप करत आहेत. हा. ते तर एक माहिती आहे ना हो? ते बारामती - तिचं ते मग म्हातार माणूस केलाय बघ.
कुठ?
बारामतीमध्ये.
काय माहित नाही एवढ. जाम न्यूज येतात एवढ्या. काही एवढ लक्षात नाही. आणि नाही काय ते एका मुली- हेनी सिज्या नवऱ्याला आता हे किल्ल्यावरून ढकललं, बापरे! तुला नव्हतं करायचं तर तू नाही सांगायचं ना, कशाला उगच एखाद्याच
तो तिच्यासाठी किती चौदा करोड चा मंगल कार्यालय बुक केलाय
हा आणि परत दोन दोन प्लस विमानं हा दोन विमान बुक केलेली
बोक केलता म्हण तिच्या बॉयफ्रेंड मध्ये तिला एवढं काय सापडलं कि ते नवऱ्याकड नहीआय
तो बॉयफ्रेंड एवढा खास पण नाही दिस
नाही हा स्मार्ट आय दिस सायला पण नको ना काही पोरी मागत्या तर भेटत नई की हा किंमत नसती त्यांना
म.
ते प्रेमाच त्यांना वेळ लागलेल असत, हेनीच पाहिजे हा
तुला नव्हतं करायचं ना, मग तू सांगायचं ना की नाही मला नाही करायचाय
हा पर्सनली ती कनी त्याला सांगू शकली असती कारण माझ
हम्म मागे ते ट्रेन मध्ये पण नाही का त्या मयंकला बाप रे एवढूच्या कारणावरन लोक काय हायपर होतात ना बापरे खूपच
ट्रेनमध्ये माझे मिस्टर पण होते म्हणजे दुसऱ्या
हा दुसऱ्या डब्यात बाप रे! म्हणजे कोणाची हिंमत जोत तो ज्याला त्याला वाटणारच ना की माझं जीव पण धोक्यातये, ह्यांनला वाचवाय गेलं तर त्याच्या हातात एवढा मोठा चाकू होता, बापरे!
खूपच धिप्पाड माणूस
हा. तो ठरवूणच आला होता की काय त्याच त्याला माहिती, पण एवढुषा वरण पण एवढा इशू नव्हता करायला पाहिजे होता.
इशू केला. पण बापरे! डेंजर एक एक वेळेला
जीव तो त्याज्या आईला काय वाटलं असल
तिच्या आई वाट बघत कसली रडत हू तिच्या आई
हा त्यांच्या व्हिडिओ झाला होता व्हायरल खूपच
हा आणि तू मारून सरळ ज गेला त्याला काही
काहीच नाही, डायरेक गेला त्यो काहीच नाही पच्या ताप वगैरे काहीच
काहीच नाही ते एक सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालंय बघा त्याचा व्हिडिओ
बघितलं मी पण ते व्हायरलच झाल ना त्याच पूर्ण ते
मारून जस कंपनी वरून जातो ना तसच चालला, मी एकाचा जीव मारलो मला अटॅक हे काहीच वाटत नाहीये त्याला, हम्म् मग नाही. तरी काय
माणूस की कुठे गेले हरवले काय माहिती
आता कुठच कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही आपण हा इ तजक
पण झालंय त्याच्यामुळे कोणावर पण विश्वास नाही ठेवू शकत
नाही आता कुठल्याच गोष्टीवर इशू
हम्.
आता ह्या ऍप मध्ये पण बॉईज पण येत वाटतं.
हा बॉईज आहेत पण मी बॉईजांसोबत बोलायला पण भीती वाटते बापरे जे म्हणजे गर्ल्स आहेत ना
पाच चिगल्या
नाही मी गर्ल्स आहेत त्यांनाच मेसेज टाकलेत मी आधी डीपी बघते कोण आहे तरच मेसेज टाकलेत नाही तर नाही वापरा म्हणजे ते नको उगंच ना बॉईज लोकांसोबत
कस आहे की परत आपल्या फॅमिलीमध्ये इशू होऊ नये हा मला हम् तीच मला पण अस एक चार पाच बॉइज चे असे मेसेज आलेत कॉल करू का म्हंटलं बॉइज आहे का
कारण ते तुम्हालाच फर्स्ट कॉल केलं
हा ते मला म्हटले कॉल करू का मी म्हंटल कोण आहे बॉईज आहे म्हणले म्हण ठीक आहे भैया नको पटकन डिलीट करून टाकला तो चाट
मग मी पण आधी नाव वाच ते आहे ना काही काय काही जणांची नाव पण दिसत नाही डायरेक्ट नंबर दिसतोय आता तुमचं असं डी पी पण आहे आणि हा हा डीपी आणि नाव असत त्यांना मग करते मेसेज
ये त्यामुंळ थोडं प्रॉब्लेम आहे दादा येउदे
हा काही जण बहुतेकांची डी पी नाहीच आहे
नाहीच हा नाव पण नाही ओनली नंबर
तो हा नंबरच आहे त्याच्यामुळे पर्सनल त्यांना मेसेज करायला पण भीती वाट
हा तेच ना त्यामुळे नको वाट
की ओळख झालीय त्याच्यामुळे काय वाटत नाही जरा
हा गर्ल्सच कस लवकर होतय ओळख आता मला एका बाईचा कॉल आलता हा
बॉईज सोबत काय बोलायचं
काय आहे ते नघं काहीतरी पर्सनल विचारले गं काही बॉई मुद्दाम ऍड होतात बाय आहेत कॉल फेक आयडी काढून त्रास द्यायला वगैरे ते एक भीती असते ते आपल्याला
हम्म ते
हा त्यामुळे नको असत
मग आता काय करत आहे
काय नाही बा पाऊस यायलाय बसलो निंत मम्मी आमची बाळाला घेतलीय
अच्छा मी पण वाटणारचे तयारी करते कांदा एवढाच भतो ना हा बाप रे कंडाळ येत कांदा कापायला
हा का हा डोळ्यातले पाणीच जास्त
ओला कांदा असला की जाम झोंब
हा अजून रडवर नसावा
म
रडू आल नाही तरी कांदा आपल्याला रडवतो
हो ते तर आहेच हसवत नाही पण रडवायच
हे रडवायचं काम न कर करते काम न बोल ना माऊ म्हणित एक माऊ ती काय
कसली वाटते तुमची
उठी झोपलीच नाही बाहेर गे त ना
रडते हा
हा मी दिसले की प्यायला बघतो
अच्छा भूक लागली सल केला आता
नाही जास्त काय पाजवत नाही वरचलतो
दूध वगैरे नाहीकीत वरचं म्हणजे असं गायचं वगैरे
क त दहा मिनिट झाला मी रिटर्न कॉल करते मी हा मीच रिटन कर हा बाय